बोल ना ग, हां बोल ना ग काय? काय माहित कसं काय कट झाला, रेंज नाही ना त्याच्यामूळ.
या वेळेला आमच्यातले नव्हते घट सामुं सहा मुंडीचे घट होते. काय म्हणती?
का ग कशाबद्दल होता कार्यक्रम होता म्हंटलं?
नाही. अगं त्या पिरेड मध्ये मी बाहेर जायला होते इकडे जायला होते मम्मीकडे पप्पाकडे. पप्पाचं वर्ष श्राद्ध होत ना तिकडं होते त्याच्यामुळे नाही सांगता येणार.
हा हा म्हटले कशा बद्दल होता मला माहित नाही अगं तो. कार्यक्रम कशाबद्दल होता म्हणून, का म्हणते किती टास्क झाले?
मला नाही समजले. माझ्या आता पण? दहा कॉल झाले. त्याच्यातलं हा दहा कॉलसं केले तेच.
हम्म,
चल करते मी तुला थोड्या वेळानी हो हो. ठेऊ मग.